फल
अगं काय झालं अ. मला खूप दिवस म्हणजे मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात आणि आता काय झालं माितय म्हणजे खूप काम असतात बिझी असत. त्यामुळे मला घडतच नाही परवा आमच्या गा. मध्ये म्हणजे एक नवीन ग्रंथालय सुरू केले ग मग मी असं सहज गेलेलं. गेलो लो बघायला म्हणजे त्याचं उद्घाटन झालं आणि म्हणजे लहान म्हणजे मुलांसाठी लायब्ररी सुरु केली आहे. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतात मुलं तिथं. म्हणजे त्याच्यासाठी ती छोटीशी वाचनालय सुरू केले मग मी सहज गेले. आणि मग पुस्तकं निहाळत होते मग अ त्याच्यामध्ये पाहिलं पुस्तकं वगैरे ते आणि नरेंद्र जाधवांच मला त्यांच्या आयुष्यावरती म्हण. े जे लेख आहेत ते खूप फार आवडतात आणि मग मी ते त्यातलं एक पुस्तक घेतलं. आणि घेऊन आले मग मला तरी वाटते खूप वर्षानंतर मला योग भेटला की असं काहीतरी शोधून पुस्तकं सापडली जी जी हवी होती ती आणि ते एक साने गुरुजींचं एक असं घेऊन मी आले मग थोडाफार वाचलं रावण पण पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते पण मी थोडा भाग वाचलाय देेचा आणि छावा पण कादंबरी भेटली ती पण थोडीफार वा आण आहे ज टाइम भेटल तसा मी ते वाचत अस पण मला पण खूप वर्षानंतर माझा छंद जोपासता आला तसं तुला कोणता छंद आहे ग
अ मला तसे भरपूर प्रकारचे छंद आहेत नाही तुझं ऐकून मला छान वाटलं की म्हणजे साने गुरुजींचं पुस्तकाबद्दलही ऐकलेलं मी आणि छावा तर ऐकलेलंच ऐकलेलं तसं मी डाउनलोड केलं होतं मी मोबाईल वरती छावा
अच्छा
पण म्हणजे जसं ते आपण चित्रपट बघतो तसं आपल्याला इंटरेस्ट येतो तसं पुस्तक वाचायला थोडसं अ वेगळंच वाटतं आणि तो थोडासा म्हणजे अ चित्रपट कसा असतो थोडा जास्त वेगळ्या पद्धतीने दावतात पण पुस्तकात कस असत जस घडलय तस लिहिलेलं असत अ तर मला छावा मी
तो अ पुस्तकात जसं वाचत असतो तस आपला डोळ्यासमोर तसं चित्र उभार राहत आणि आपण त्याच्या त्या कथेत सामावून गेलो आहे असं वाटतं आपल्याला बरोबर
ह् बरोबर आणि माझ्या छंदबद्दल सांगायचं झालं तर माझ मला अ म्हणजे झाडे वगैरे लावायला खूप आवडतात म्हणजे वेगवेगळ्या अ प्रजातीची झाडी झाडे म्हणजे छोटे फ्लावर्स ची म्हणा फुलांची म्हणा फळांची म्हणा अ पण कसं आहे आता थोडस शहर शहरी भागामध्ये राहत असल्यामुळे अ आपल्याकडे माती अ नसते किंवा आता फ्लॅटमध्ये असल्यामुळे खाली आपल्याला असं मोकळे्या ह्याच्यात झाड नाही लावताय तर मग मी छोट्या छोट्या अशा कुंड्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या अ त्याची म्हणजे आता नावही सांगता येणार नाही इतक्या वेगवेगळ्या प्रकारची आहेत काय काय त अ एक पावसाच असतं बघ लिली लिली म्हणून तर ते पावसाळ्यातच फक्त फुलतात त्याला खूप सुंदर फुलं येतात बग आणि अजून जर सांगायचं झालं तर अं ते वेगवेगळे नाही का थोडे इंग्लिश नाव आहेत त्याचे तर ते पण झाडं आहेत माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि या व्यतिरिक्त झाडांच्या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर मला ना म्हणजे कुठलीही गोष्ट नवीन नवीन करायला आवडते जसं की डी आय वायच असत ते पण खूप करायला आवडत मा घरात जर बघितलं ना तर प्रत्येक अशा छोट्या छोट्या कोपऱ्यांनी कुठे कुठे असं डेकोर केलेलं आहे थोडसं एक छोटीशी बॉटल कशाची हिंमक नैलपैन्ट ची का असा ना किंवा मग काचेच्या सुंदर सुंदर बॉटल किंवा मग ते दारूच्या सुद्धा बॉटल असतात ना रिकाम्या तर त्याच्यात पण मी खूप छान डेकोर करून ठेवलेलं आणि अजून एक छंद मी मागे म्हणजे असंच सहज बघितलं आणि म्हटलं चला पैसे पण मिळतील याच्यातून तर मी त्या धाग्याच्या बांगड्या असतात बघ एक सिल्क धागा असतो आणि त्याच्या धाग्या पाासून मी बांगड्या बनवलेल्या आणि भरपूर विकले आपण जवळपास पाच सहा हजाराच्या. अ म्हणजे माझा नुसता फायदा झालेला बाकी मी त्याच्यात माझे. टाकले किंवा ते मटेरियल घेतलेलं ते पैसे वेगळे.
अच्छा म्हणजे मला. पण तुझ्यासारखं टाकावपासून टिकाऊ वस्तू बनवायचा पण छंद आहे. मला ज्या वेळेला. अ म्हणजे खूप टाइम असतो म्हणजे मिळतो त्यावेेळेला मी काय करतो. ते उशीची क क बनवतो किंवा. पायपुसणी तयार करते घरामध्ये पडद पडद. पण मला बनवायला येतात ते पण करते. म्हणजे मला जरा शिलाई मशीनचं पण मला थोडं. वेळ आहे म्हणजे मला टाइम मिळतो त्या वेळेला मी. अ म्हणजे शिलाई मशीनचं पण काम करतोय. त्यात तो पण छंद झोपासतो म्हणजे फॉल लावायचा असो किंवा. ब्लाऊज वगैरे ते एवढं माझ्या डोक्यात बसत नाही. पण मी शाळेचे ड्रेस असतात ना शिवायचे. त्याची पण ऑर्डर घेते मग ते पण मला आवडतं जसे जसं. ऑर्डर असेल तसं मी शिवून देतो त्यांुमचं परत. मध कोरोनामध्ये पण मास्कची ऑर्डर भरपूर असायची म्हणजे मला तो एक छंद लागलेला की हो बाबा ह्याच्यातून पण थोडा आपला. फायदा पण होतो आणि म्हणजे कसं आमची मम्मी. पण मला बोलली की म्हणजे शिलाई मशीन कज कधीतरी आपल्या आयुष्यात फायदा होतो. पण मला असं वाटायचं की आपलं शिक्षण जास्त आहे आणि आपण कशाला असल हे करायचं. पण आता वाटत मम्मीचे ते शब्दाचे मोल खूप अनमोल होते कारण मला त्याच्यातून पण खूप. म्हणजे मला रिकाम्या टाइम मध्ये खूप वेळ मिळाला तर मी ते त्या तून पण इन्कम म्हणजे जनरेट करतोय म्हणजे. त्यातून पण मला फायदा होतोय म्हणजे तो एक प्रकारचा मी छंद जोपासला आहे. कारण कस आहे ना मशीन जास्त वेळ तशीच ठेवली तर. तेी खराब होते त्यामुळे काय ना काय त्याच्यावर सुरू असतं मग. मोकळ्या वेळेत ते पण मी करत असते अ जास्त करून मला पायपुसणी पण करायला जास्त आवडते ती पण मी करते
बरोबर-बरोबर तू जसं सांगितलं हा बोल-बोल
हा आणि मला म्हणजे नवीन-नवीन रेसिपी पण करायला खूप फार आवडतात ज्यावेेळेला वेळ असेल त्यावेेळेला अ म्हणजे ज्यांनी मला सांगितले की आज हे बनव मग मी त्यांच्यासाठी जमत नसेल तर मग युट्यूब चा आधार घेऊन त्याच्यावर रेसिपी कशी बनवली गेली आहे आणि ती पाहून मी बनवण्याचा प्रयत्न करत असते.
अच्छा आणि सेम म्हणजे तुझं जसं आहे तुला कसं वेगवेगळ्या गोष्टी मध्ये छंद तुझा म्हणजे आवड निर्माण होती तुझी तसंच माझं देखील आहे जसं की तू सांगितलं शिवणकाम सेम मला सुद्धा शिवणकाम करायला खूप आवडत आणि आजपर्यंत मी म्हणजे माझे स्वतःचे ब्लाऊज एकही एव्हाना लग्नाचंसुद्धा माझ्या लग्नाचे सुुद्धा ब्लाऊज मी बाहेर शिवायला टाकलेले नाहीत ते सुद्धा मी स्वतः माझ्या शिवलेले आहेत.
आणि आजपर्यंत एकही एकाही ब्लाउजला मी माझे पैसे ते बाहेर दिलेले नाहीयत तर प्रत्येक गोष्ट मी माझं म्हणजे टिपा वगैरे असतील इथं माझ्याकडे मशीन नाहीये पण माझ्या माहेरी मशीन आहे माझी मम्मी करते ना. आणि मी कधी असं तिच्याकडे शिकली किंवा शिकायला असं बसली थोड्या वेळ बघत बसली मला शिकायच म्हणून असं झालंच नाही
मी जसं जन्मलेले होते तसं ती शिवत होती ब्लाऊज शिवायची लोकांची पण शिवायची तर मी माझ्या फक्त ते एक डोळ्यासमोरून गेलेलं थोडं-थोडं-थोडं म्हणजे इकडे तिकडे जाता येता आपण बघतो ना सहज तर त आणि ते मी एकदम इ इतक परफेक्ट खूप चांगल्या प्रकारे उत्तम प्रतीच मी शिकून गेले की म्हणजे आ आता मला विचारतात की कुठून शिवलं वगैरे असं
तर ते प
चांगले म्हणजे ते बाळकडू अस असतात ना बाळकुड असत तशा प्रकारचा प्रकार आहे हा
हा आणि मग ते मी कुठलीही डिझाईन एकदा बघितली मग त युट्यूबला असो किंवा कोणी वेअर केलेली असू मग ते मी मला लगेच पटकन क्लिक होते की हे कसं करायचंय आणि मग मी ते लगेच ट्राय करत असते मला आवडलं की आणि अजून सांगायचं झालं की तू जसं सांगितलं की ते विणकाम वगैरे किंवा पायपुसणी तर मी पण केलेलं ते अ म्हणजे जुन्या टाका टाकून दिलेल्या साड्या त्याच्यापासून मी पायपुसणी बनवलेली आहेत आणि विनकाम सुद्धा मी खूप केलेला आहे त्याच्यापासून बघ ते मिररचं एक म्हणजे घरात सजावटीच भरपूर काय-काय सामान तोरण म्हणा किंवा ताटावरचं अजून भरपूर काय-काय आहेत ते मी बनवलेलं आहे आणि घर मला म्हणजे सजावायला ते पण खूप जास्त आवडतं म्हणजे मी खूप छान प्रकारे घर ठेवू शकते असं मला वाटतं.
अच्छा म्हणजे म मला पण तुझ्यासारखंच म्हणजे कसं आम्ही जेव्हा दहावी झाली त्यावेळेला फ्री म्हणजे टाइम होता आणि त्यावेेळेला मग घरातली बोलली की काहीतरी कसला तरी कोर्स करा आम्ही एम एसीय टी पण सुरु केली. त्यावेळेला आणि दिवसभराचा रिकामा वेळ होता. त्या
हॅलो तुझा आवाज नाही. येत
अ हॅलो..
हा बोल बोल..
हा जुला पाळणा म्हणा किंवा श्रीकृष्णाचा छोटा पाळणा असायचा तो एक म्हणजे जे आपण लग्नामध्ये रुकवतला नवरीला देतो. ते साहित्य रुखवतला आमच्याकडे ठेवतात ते साहित्य आम्ही बनवायला शिकलो. म्हणजे मी माझ्या सासात होता. सहा ते सात जणी होतो. आम्ही आणि क्लासला आम्ही जायत होतो. आणि ते शिकलो त्याच्यानंतर पण आम्ही म्हणजे कंटिन्यूस ठेवलं ते आणि जश जश लग्नाच्या ज्या ज्या ऑर्डर असायच्या त्या पण आम्ही घेत होतो म्हणजे मायक्रोनचं जे जे साहित्य असायचे. त्यावेळेला जास्त तो फॅड होतं की म्हणजे रुकवते रुखवत्याला लग्नात मध्ये ते साहित्य ठेवायचं त्यामुळे आम्ही श शिकल्यामुळे आम्हाला फायदा झाला. की आम्हाला ऑर्डर पण येऊ लागले. आणि आम्ही ते करून अं म्हणजे नवरलीला देऊ पण लागलो. त्याच्यामुळे पण आम्हाला थोडा फायदा झाला. आणि तो छंद पण मी अजूनपर्यंत जोपासला आहे. मी अजूनपर्यंत पण मी बनवते. तेे जेव्हा वेळ मिळेल असेल तेव्हा माझ्याकडे अजून ते साहित्य आहे. म करत असते. कधी कधी ती
हम्म हम् नक्कीच तू जसं सांगितलं ना तसच म्हणजे माझ माझं पण आहे. की म्हणजे तुला जसं वेगवेगळ्या गोष्टीमध्ये करायला आवडतं तसंच मी पण वेगवेगळं करत असते. आणि जसं की तू सांगितलं ते मायक्रोम - च किंवा मग ते उलनच म्हणा किंवा अजून वेगवेगळे त्याच्यामध्ये धाग्यांमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत बघ तर ते पूर्ण मी करून बघितलेलं आहे. आणि माझ्याकडे त्या वस्तू पण आहेत. पण मी कधी ते विकण्याचं असं माझ्या नाही आलं डोक्यात
आणि हां.. तर ती एक छान आहे बघ छान इन्कमचा म्हणजे सोर्स आहे तो एक की म्हणजे बनवायचं आणि विकायचं. तर मी असंच मोबाईलमध्ये युट्यूबला बघून वगैरे माझ्या लग्नामध्ये बरंच काय काय वस्तू बनवल्या होत्या जसं की ते अ नारळ फेकून दिलेलं म्हणजे नारळ काढून घ्यायचं आणि ते वरच्या शेंडीचे ते डमरू काय ते म्हणतात त्याला अ वाजवत नसतात. का ते लग्नाच्या वेळेला ते काहीतरी असतं मृदुंग सारखं थोडंस त्याला काहीतरी वेगळं नाव आहे तसं तर ते पण म्हणजे मी बनवलं होतं. अजून ते एक कासव असतं बग त्याचं पण ते नारळापासूनच कासव बनवलेलं होतं त्याच्यावर ते काय म्हणता येईल. अ ते दोन असतात बघ अ
डेकोरे डेकोरटि साहित्य.. ते भरपूर आहे करण्यासारखं आपण शिकलो. तर ते आपण छंद जोपासतो.
नक्कीच नक्कीच
चालेल.
ठीक आहे छान वाटल तुझ्याशी बोलून धन्यवाद हम ह
चालेल छान वाटलं तुज्याशी बोलून धन्यवाद
धन्यवाद